हा, कट झाला होता फोन सांगा ना...
हा... ते ना ताई, आपलं टायमिंग दहा मिनटं होऊन गेले ना त्याच्यामुळे कट झाला असेल.
हम
हॅलो. हा, बोला. तर ते म्हणजे कापण्या कशा करतात आमच्याकडे? अं... गुळाचं पाणी हे करतात अं... विर म्हणजे ग पाणी करतात आधी गुळाचं ते गाळून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आप- आपलं गवा्हाचं पीठ मिक्स कराय म्हणजे भिजवायचं आणि त्याच्यात थोडसं- मोन टाकायचाध म्हणजे थोडस थोड जास्त नाही नाही कडक होतात त्या खूप खुसखुशीत होत नाहीत आणि मग त्याच्यामध्ये थोडं सुंट पावडर वेलची पावडर टाकली जात नाही आमच्याकडे जास्त कारण ह्या रेसिपीला सु पावडरचीच म्हणजे जास्त अं अं म्हणजे टेस्ट येते. म्हणजे स त्याची चव खूप सुंदर लागते. सुंट पावडर आणि बडेशीत टाकतात थोडेशी. आणि म पिठात थोडसं- खसखस टाकतात. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो.
येतय मला आवाज.
हां-हां आणि मग खसखस टाकतात. आणि तुमचा आवाज येत नईये ताई मला.
मला येतोय तुमचा.
हां-हां काय माहिती थोडासं आवाज कमी येतोय तुमचा.
हां-हां होतं कधी रेंज नसेल तर.
हां आणि म अं त आहे खसखस टाकतात आणि ते पीठ मळायचं. आणि थोडंसं पाच दहा मिनिटं ठेवायचं मुर व्हायला जरासं पीठ असं. आणि त्याच्या म आपण शंकरपाड्या करतो फक्त ह्याचे जरा कापणे म्हणतो आम्ही त्याला कारण ते जरा मोठे असतात आकाराने. शंकरपाळ्यापेक्षा हां. तश्या कापायच्या आणि तळायच्या. आणि मंदाचे वर तळावे लागत त कारण ते गुळ असतो ना तर ते लगेच गरम तेलात खोळ एकदम कडक तेलात टाकल्या ना तर तो गुळ कसा करपतो, म ते आतमधून भाजले जात नाही.
हो
हां म तेस् मंदाआचे वर असे थोड्याश तळा म्हणजे तळायच्या. मडियम आचे वरती असं, आणि म त छान लाग तत एकदम खुसखुशीत लागतात.
हो पावसामध्ये आणि खायला
आणि पौष्टिक पदार्थ आहे. आणि मुलांना वगैरे द्यायला पण चांगलं आहे ना. असं करून ठेवला तरी डब ब्या मध्ये मुलांना मधल्या वेळेला असं भुकेच्या वेळेला दुपारच्या खा हो देऊ शकतो ना आपण, पारंपरिक पदार्थ आय पौष्टिक पदार् तय आणि ह्या द म हे नकळत ती सुंठ पावडर वगैरे बडीशेप म हे घेऊन पोटात जाते ना त्यां
म्हणजे ह्या दिवसात कसं पा पावसाचं वातावरण असतं, त सहदी खोकलं तापाचं थोडसं वातावरण असतं ना. लहान मुलांना, तर असे पदार्थ म्हणजे बघ. पारंपारिक पदार्थ पूर्वजांनी पण असे विचार करून ह्या ह्या द ह्या ह्या दिस् तत काय असलं पाहिजेल? शरीराला काय चांगलंय आणिजे आरोग्यासाठी काय चांगलंय तर ते बरोबर पदार्थ पूर्वजांनी बनवून ठेवलेत ना आपल्यासाठी. आपण त्याला फक्त म्हणजे आताच्या ह्याच्यामध्ये कळत नाही किंवा काय पण केले पाहि जेत नाही का मुलांच्या स्वास्थ्यासाठी.
हो आपण केलं तर, आपण केलं तर पुढची पिढी करणार बरोबर.
बरोबर ना, आपण त्यांना नाही दाखवलं त त्यांना काय कळणार आय. म्हणजे हे कसे आपले पूर्वजानी बनवलेले असले तरी पण वातावरणानुसार हेत ना.
त्यांनी वातावरणानुसारच बनवलेत ना आपल्या पोटात काय गेलं पाहिजे.
काय ह्या दिवसात काय गेलं पाहिजेल, उन्हाळ्यात काय गेलं पाहिजेल. पावसाळ्यात काय गेलं पाहिजे असं हिवाळ्यात काय खाल्लं पाहिजे आता उन्हाळ्यास बघा नाचणी अे आप म्हणतो त काय म्हणत काय माहिती मला ह
नाच प
म्हणजे आमच्याकडे ना म्हणजे नाचणीचं पीठ म्हणजे उन्हाळ्यामध्ये नाचणी थंड असते की नाही
हो
हा मग ते उन्हाळ्यासाठी आंबिल बोलतात आमच्याकडे
अच्छा आंबिल नाही बर आमच्याकडे नाही बनत एवढं
हा हे ना खूप छान असत ते उन्हाळ्यात शरीरासाठी कारण ना- चणी हे मुळात त्याच गुणधर्म थंड आहे ना तर मन नाचणीचं पीठ म्हणजे नाचणी आणून पीठ करायचं त्याचं- आणि काय नाही- थोडस अ पाण्यामध्ये ते पीठ असं आपण पिटलं कसं वयरतो- असं शिजवायचं त्याच्यात- थोडं म्हणजे अगदी कोणाला म्हणजे हेल्थ कॉन्शियस असाल अजिबात असतीलल नको असेल- तर तुम्ही नुसतच वरून हिरवी मिरची जिरंची वाट वाटण के लसूनी हिरवी मिरची आणि जिरं- त्याच वाटण टाकायचं त्याच्यात असं आणि कोणाला जर- पाहिजे असेल फोडणी तर थोडस तेलामध्ये- फोडणी देऊन त्याच्यामध्ये ते पीठ कालवायचं आपलं आणि टाकायचं ते शिजवायचं असं-
अच्छा
हा मीठ टाकायचं त्याच्यामध्ये हा पातळ पिटलं एकदम प पातळ एकदम पातळ आणि ते ते शिजलं ना- कि त्याच्या ते थंड झालं कि त्याच्यामध्ये- थंड म्हणजे ताक बनवायच आणि ताक मिक्स करून म- ते चमचा एक चमचा त्याच्यामध्ये ते मिक्स करून अस ताकामध्ये ते मिक्स करून- असं म्हणजे फिरकीने एकत अस करून म्हणजे हलवून फिरकीिने आपण एकत्र ताक कसं घुसळतो कसं घुसळून मग ते एक ग्लास पिऊन द्यायचं दुपारचं वगैरे-
टाकामध्ये मिक्स करून ट्याई जास्त ताकामध्ये मिक्स करून
हा ताकामध्ये मिक्स करायचं ते आपण जे बनवू ना तर ते कस दिवसभर थोड- बनवलं ना अगदी दोन चमचे पीठ घेतलं ना तर त्याच एक छोट टोप तर भरपूर होतं ते- असं आणि मग ताग बनवायच आणि- ताकामध्ये ते एक चमचे टाकून हलवून प्यायचं पररून कोथिंबी-र वगैरे तुम्हाला जे आवडेल तसं त्या पद्धतीने
हा- हा- हा-
शरीराला म्हणजे उन्हाळ्यातला तो पदार्थ खूप थंडावा देणारा पदार्थ आहे शरीराला
अच्छा चांगलं ना-
हा मग तेच ना म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी बरेच काय काय करून ठेवलंय पण- आपण आताच्या ह्याच्यामध्ये हा-
आता आपण कोल्ड्रिंक आणायला जातो गरमी लागली तर- गरमी वाटली तर कोल्ड्रिंक आणतो ना-
कलते ना तेच ना-
ह
पण हा पदार्थ इतका थंड आहे ना शरीर दिवसभर म्हणजे असं धाव नाही होणार बघ. इतकं थंड आहे. अगदी कडक उन्हात. तो माणूस कस उन्हातून बाहेर आल्यानंतर घरात आल्यानंतर थोड ज हे करतो. म्हणजे तसं म्हणजे पण-पण माहिते आहे ना.
हो पण माहिती आहे आंब्याचं बनवत कैरीच.
पण बनतो बनवलं जात तसच हा पदार्थ आहे. की अस बाहेरुन. म्हणजे असं उष्णत आहे. बा कडक उन्हातून बा आत घरी आल्यानंतर- म्हणजे मा आ तो आपण पिऊ शकतो.
हो छान आहे, पुढच्या उन्हाळ्यात मी पण ट्राय करून बघेल.
हा ना, नक्की करून बघा. छान आणि शरीराला थंडावा. नाचणी खूप पौष्टिक पदार्थ हाय. खूप थंड पदार्थ हाय.
हा, माझ्या बाळाला मी पेज देते नाचणीची. मी, आंबिल नव्हत माहिती मला.
हे म्हणजे मोठ्या माणसाांसाठी असत आणि बाळांसाठी पण हे फक्त त्याच्यातन तिकट एव्हॉड करायचं.
ह ते पेस्ट साठी तस जिरं वगैरे दळून टाकलेलं असत.
हा आणि अजून पौष्टिक करायचं असेल ना बाळासाठी ठी, बाळासाठी सांगते, तर नाचणी तुम्ही आणता ना म्हणजे नाचणी जेव्हा आपण आणतो, तर ती धुवायची, नाचणी अ आणि केव्हाही तुम्ही असं नॉर्मल जरी पीठ करायचं असेल ना तरी पण नाचणी धुऊन वाळवायची पहिली आणि म दळायला द्यायचीं. कारण त्याच्यात खूप, म्हणजे त्याचा निघतानाचा कचरा आ आसतो. हा, आणि अजून पौष्टिक करायचे अस असतील ना, तर नाचणी धुवायची आणि धुऊन आपण बांधून ठेवायची. तिला जाड कपड्यात. एक दोन दिवस, तिला मोड येतात.
अच्छा.
हा आणि मोड आलेली नाचणी बाळांसाठी अशी धुऊन. अ मंग हे करुन त्याच सत्व खूप म्हणजे त्याच तुम्ही दळण, म त्याज पेज वगैरे तुम्ही द्याल तर ते आणखीन पौष्टिक बाळासाठी.
अच्छा मोड आल्यानंतर ते वाळवून आणि मग
मग दळायची हा. मग त्याचं अजून मग पौष्टिकता वाढते.
अच्छा.
हूं हूं.
करेल कारण मी धुवून घ्यायची पण लगेच वाळवून आणि दळायची.
नाही, मोड आणून केलेत ना पौष्टिकता वाढते ना त्याची.
अच्छा.
म्हणजे आम्ही तरी असचं करतो म म्हणजे आम्हा ऊन्हाळण्यासाठी आम्ही आणतो ना हे करून तर त्याला मोड आणून मग दळून ठेवतो.
अच्छा.
म्हणजे काहीही म्हणजे आंबिलही बनवतो. भाकरी ही बनवतो. उन्हाळ्यात काहीही.
हो, भाकरी पण छान लागतात.
हा, भाकरीही छान लागते.
पापड पण बनवता ना? नाचनीचे पापड पण बनव
हो नाचणीचे पापड पण बनतात, उन्हाळ्यात ती कामं होतातच ना.
हू हू.
हा, नाचनीचे पापडे ही केले जातात.
हो.
तका
हो नाचणीचे पापड बनवतो ना आम्ही पण.
कसे बनवता तुम्ही?
ते भिजत टाकतो पाण्यामध्ये, तीन चार दिवस तीन दिवस आणि मग ते काढून कपड्यात. जाड कपड्यात. बांधून ठेवतो रात्रभर सकाळी हवे मध्येच फक्त सुकून मग दळून आणतो.
हां.
आणि मग ते जे पीठ निघतं त्याच खिशी घेऊन. पापड बनवतो.
त्या पीठ-पीठ दळून आणल्यानंतर काय करता.
कपड्याने गाळून घेतो बरोबर मग. ते अ खिची घेतो ना आपण पापडीसाठी. पाणी टाक. तो त्यामध्ये मीठ. अ जिरे ओवा काय असेल ते.
हा तीळ सफेद तीळ टाकले जातात. हम्.
आणि मग त्याच्यामध्ये पीठ टाकून देईल. झाकून ठेवतो जरा वेळ आणि परत घोटून घ्यायचं मग त्याचं पीठ व्यवस्थित मळून मग कापड करायचे.
अच्छा म्हणजे असं शिजून वगैरे नाही घ्यायचं नाही
हो शिजवूनच ना.
अच्छा शिजवून.
हम्म पाणीला उकळी आली की मग त्यात पीठ टाकायचं पंधरा एक मिनिट शिजवाय चं आणि मग परत घोट्या असतो ना लाकडाचा? हम्म.
आणि मग त्याचे वापर करायचे
हो.
ते पण छान लागतात.
हम्म. तळून पण छान लागतात भाजून पण
हो हो हो कशी म्हणजे आपल्याला जसं आवडेल तसं जशी आपल्याला आपली विच्छा होईल तसं आपण तळून खाऊ शक तो किंवा भाजून खाऊ शकतं, अजून काय काय केलं जातं तुमच्या कडे उन्हाळ्यात?
उन्हाळ्यात कुरडई बनवतात उडदाचे पा पड, नागलेचे पापड, शेवई बरंच काय काय असतं. बटाट्याचे वेफर्स, चकली बटाट्याचं किस
बरोबर उपवासचं वेगळं असं ह्याचं वेगळं
वडे बनवतात सँड
सांडगे हा मी तेच बोलणार होतो. सांडगे बोलतात. आमच्याकडे वडे नाही बोलत. पण सांडगे बोलत. मिश्र डाळीचे असतात. मिश्र डाळीचे ना सांडगे.
हो हो.
आणि वडे कशाचे बनतात?
तेच त्यालाच इकडे वडे बोलतात. जे सांडगे बोलतात ना.
हा हा तुमच्याकडे वडे बोलताईत त्याला. बरोबर
चालेल मी परत कॉल